मी थोडी कन्फ्युज झाली होती.
का?
तुमचे दोघींचा आवाज सेमच येतो? आणि बोलता पण सेमच. नाही का तुम्ही माझ्या पण सारखीच आहे.
हो आम्ही जवळच आहोत ना.
ह मग मी तेच म्हटलं थोडा वेळासाठी मी कन्फ्युज झाले म्हण लं नक्की ती बोलती कि तू बोलती असं?
नाही नाही तस मला दोघीना म्हणजे असं बोलतात सगली म्हणजे कन्फ्युजच होतात सगले. हो एकाच गावातले व आम्ही
हम्म हम्म आणि अ आवाज पण सेमे. बोलणं पण सेम आहे ना त्याच्यामुळे मी कन्फ्युज झाले. का बाकी
सुट्टीमध्ये कुठे गेलता मग फिरायला?
अगं सुट्टीमध्ये इकडे देवदर्शनाला गेलो होतो.
देव दर्शनला का?
हो आणि परत सुट्टी लागायच्या आधी ना अलिबागला गेलो होतो.
हा का आमच्या इथनं अलिबाग जवल आहे.
हा म तिकडे ह म इथ काशी एक बी ला आलो होतो, रायगडला पण गेलो होतो बरं का आम्ही. आणि रायगडला काय झालं ज्या दिवशी आम्ही आलो ना? रायगडावर जाण्यासाठी खूप गर्दी होती. आम्हाला रोपवेच तिकिटच नाही मिळालं.
मंग?
मग आम्ही चालत चालत गेलो हो हो तीन तास लागले. हो खूप टाइम लागला हो पण मग ये ना म्हणजे काय झालं, अ माझे मिस्टर होते ना त्यांना म्हंटलं मी मुलीला तुम्ही धरा. तर मग ते थोडे चालले, मग तेन् तेन् ते म्हणे मी चालूच नाही शकत तिला धरून. मग त्यांचे जे मित्र होते ते मला म्हणे की वहिणी तुम्ही ना काय करा तुम्ही मुलं घेऊन खाली था थांबून घ्या, आम्ही दोघं जाऊन येतो मग उद्या रोपवे चालू झालं का मग आपण जाऊ. परत रोपवेनी मग मी म्हटलं, आज असं कसं काय म्हटलं आता आलय तर जायचंच म्हटलं नाही तर कोणीच नाही जायचं. मग कारण मी म्हटलं हे दोघं आत्ता जाऊन येतील मग उद्या परत म्हणतील जाऊ द्या आम्ही बघून आलो अन् तर काऊून एकथँ्यू
हा गर्दी असली का तसच होतं.
हा मग मी म्हटलं कोणी जायच नाही आता. मग ते जे होते ना. ते म्हणे जाऊ दे मी धरतो तिला तुम्ही चला. मग मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं. माझे मिस्टर आणि ते दोघं असं चालत होते, मग आम्ही रस्त त्यांनी विचारायचं लोकांना किती वेळ लागल किती वेळ लागल. कोणी म्हणाचं पाच तास कोणी म्हणायच तीन तास कोणी म्हणायच?
आपल्या चालण्यावर आहे, ना जर फास्ट फास्ट गेलात. कि मग लवकर पोहोचतो नाहीतर मग स्लो गेल्यावर खूप टाइम लागत.
म्हणजे आम्ही पाच तास लागलेत बरं का, आम्हाला चढून पण आणि उतरायला असं दोन्ही मिळून. ह
हा महाराजांची मूर्ती.
हम्म अ हो मस्त आहे, आणि. परत जे रोपवेने आले होते, ना त्यांना. खाली उतरण्यासाठी इतकी वेटिंग होती की, ते डायरेक्ट म्हणजे त्यांना रात्रच होणार होती. चला मग काही जण रोपवे हा. रोपवेवाले पण आमच्या सोबत नंतर पाय, पाय होते खाली.
पण खाली उतरताना एवढं काय नाही वाटतात मग चढताना दमायला होतं.
हम्म, तेच पण मग काय होऊन गेलं ते जायचंच होतं आमची इच्छाच होती. रायगड्यावर जायची म्हणून गेलं तेव्हा. आणि मुली मुलगी त्या का त्या भाऊनेच सांभाळली.
हो आमी पण काशीद ला गेलते फिरायला मी तर दोन वेळेला गेले काशीदला. समुद्रात पाहायला खूप मजा येते.
हम्म आम्हाला नाहीगं पोहता वगैरे असं थोडंच खेळतो कडे कडेकडे ला.
हो थोडं आत जात जास्त पण नाही कारण का पोलीस वगैरे असतात. ना मग आतमध्ये जाऊन ना देत जास्त आणि आता तर किती घटना झाल्यात.
हो गणपतीपोळीला जास्त होता बरं का पण.
हो आता पण गणपतीपुलेला पाच जण बुडाली.
म्हणजे कायम मी जर ऐकलं ना जास्त गणपतीपोळ्याचच ऐकते.
हो तिकडे आत्ता पावसा आला ना का समुद्राला भरती. ते येते ना म्हणून ते होतात. जास्त पण आत गेला नाही ना पाहिजे. किनाऱ्यावर असलं तर काय नाही वाटत आणि. पोलीस असतात ते पण जाऊन ना त्या पाहिजे काय काय काय बोलतच नाही.
हम्म. नाही का पण असं शॉकिंगच आहे, ते एवढ एवढं आणि गणपती पुुळेलाच असत जास्त. घ ब का बडायच्या त्याच्यामुळे मी त मला. वाटतं गणपतीपुळे्याला गेलं ना तिथं फक्त ते बाप्पाचं दर्शन घ्यावं. आणि तिथे बीच वर खेळूच नाही.
गेला तरी जास्त आतमध्ये नाही जायला पाहिजे ना आणि. पोरं कुठं ऐकतात आता पोरं, पोरं फिरायला गेली का ते त्यांच्या मर्जीन. तिथेच करणार ना त्यानं.
हम्म हम् तेच तर. आता आम्ही वॉटर हा ते तर आहे पई. आता वॉटर स्पोर्ट हम्म आम्ही वॉटर स्पोर्ट केला होता. अलिबागला तेव्हा पण भीती वाटायची ते फास्ट घेता. ते राईड्स मासं वाटे पडलं. वगैरे तर मग ते म्हटले होते. हा ते म्हंटले होते कि खोल पाणी आहे ना इथे हम्म नाही ते म्हंटलं ते आम्हाला खोल पाणी नईये. तिथे जिथे आम्ही केलं ना. तिथे खोल पाणी नाहिये म्हणे नॉर्मल पाणी हे काही घाबरू नका असं.
तरी मनात भीती येतेेच ना एवढं ऐकल्यावर.
मग मला तर ते ना पॅरासिलिंग नाही का ते. अ मालवणला करतावा. स्कूबा म्हणतात तर पॅरा स्लिडिंग म्हणतात?
ते बलून ना?
हा हा ते वरती नाही का नता आपल्याला दोन तीन वेळेस खाली वर कर
हो आणि समुद्रात. अर्धा जात पण भीती वाटत मालवणला असत ते.
हा मालवणला मग आम्ही गेलो होतो एकदा गोव्याला गेलो होतो ना. तेव्हा मालवणला गेलो होतो पण तेव्हा मी प्रेग्नेंट होती. मग मी त्या राईड नव्हत्या केल्या. माझ्या मिस्रांनी त्या दुसरे कपल होत ना आमच्यासोबत त्यांनी केल्या होत्या. पण मग तेव्हा पण मला भीती वाटायची नाही का मी तुटली दोरी तर काय उईल असं.
म्हणजे भीती असते मनात.
हो असतच आता त्या किती सांगितलं तरी आपलं मन घाबर आहे ना भीती येतेच.
हम्म.
स्कुबाड राहि ते समुद्राच्या आत जातात ते ना.
हो ते माझ्या मिस्रांना नव्हतं करत. ता आलं त्यांनाच त्रास झाला होता ना श्वास घ्यायला मग त्यांना नाही जमलं ते. पण ते दुसरे होते ना त्यांनी केलं होत तिघांनी पण त्यांच्या मुलींनी पण केलं होतं त्यांनी पण.
पण ते मास्क लावतात ना काहीतरी.
अग लावता मास्क पण मग ते सांगता आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा. मग तो न घेता येत ना प्रत्येकाला.
हा ना म नाई जमत
हम्म. मग तेव्हा मी ते काहीच राईड नाही केल्या मी फक्त बोटमध्ये बसले होते. आणि म असं गोव्याला फिरले. बीचवर वगैरे आणि असं राईड वगैरे नव्हत केलं पण अलिबागला केलं मी राईड हॉर्स रायडिंग पण केली होती.
हो का कस वाटलं मग?
नई मला आवडते हॉर्स रायडिंग पण काय झालं तो मुलगा जो होता ना घोडेवाला त्या येड्यानी त्याला सांगितलं पळायला. आणि त्याचे डोळे होते बांधलेले हा आणि त्याला मी सांगते आणि समोरून गाडी आली मी त्याला सांग त्यार याला सांग थांबायला अरे कंट्रोल कर याला कंट्रोल कर. तो येडा कुठ व्हडिओज काढतेय माझ मोबाईल घेऊन ते गेलं ना धडपून नाही नाही तर व्हिडिओ काढून देत ना आपल्याला त्यांच तसं जा असतं का तुमचा व्हिडिओ काढून देऊ अस राडिंग आणि तेवढा चक मारून देऊ मी त्याला म्हणते अरे याला सांग ना याला सांगना रे. आणि तो पण मला काही इनस्ट्रक्शन देत नाही का तुम्ही दोरी ओढा हे करा तो चालला व्हिडिओज काढतोय ते गेलं धडकून त्या गाडीवर पडला घोडा मी त्यांच्यावर एवढं कच आहे तरी पण तरी पण मी घोड्यावर बसले आणि मग परत त्या घोड्यावरच रिटर्न आले.
हम् बारा वाजल्यात मग परत.
नाही, नाही मी ना आमच्या कॉलेजला आहे ना आम्हाला शिकवलेली होती हॉर्स रायडिंग.
हो हो का?
मिलटरी ट्रेनिंग होत ना त्याच्यात पण मग ते थोड गॅप झालाय आता हा पण गॅप खूप होता ना गं मध्ये आणि भीतीच वाढती कि ति नाही म्हणते. आपल तर तो घोडा थोडी आपल्या ओळखीचा आहे. पण बसायची भीती नाही वाटल मला तर कंट्रोल करायची किती वाटते.
हा मग त्या जो आहे तो घोड्यावाला त्यांनी तर सांगायला पाहिजे आपल्याला
दुसरा होता ना गाडीवाला ज्याची गाडीची आम्ही राईड केली होती ना मग तो त्याला बोलला होता अरे तू तुझा घोडा आहे ना तू त्याला इन्स्ट्रक्शन तू थांबवल पाहिजे होतं त्यांच थोडी ओळखीच आहे. त्यांना थोडी काय माहिती आहे. नाही, नाही एकटीच होती मी तेव्हा. घोड्यावर. तेसेपरेट बसले होते.
हो मग तुम्हीच पडलात.
हा मीच पडली आणि ते बि चारे गाडीवाले पण त्यांनी त्यांची पण चुकी आहे आता ठीक आहे घोड्याला तर काय आपण तो काय ड्राईव्ह नाही करू शकत आ पण पण ती गाडीचा ड्रायव्हर होता ना गाडी चालवणारा त्यांनी तर टर्न मारायच होता दुसरीकडन. त्याला माहिती आहे घोडा इकडे येतो आपल्या अंगावर.
समोर हा घोडा पण चाललाय समोरच.
त्यान पण नसल समजल.
हा ते काय त्याच्याकडून ती वेळच असते काही घ-घटना घडायची.
हो ते तर झालंच हो याचा कुठला चुकतोय काय?
हम्म, ते होतच काही किती आपण म्हंटलं तरी. जे व्हायचं ते होणारच आहे.
हो पाऊस पडतो का तुमच्या इथे? पाऊस आहे का तुमच्याकडे?
अ काल पडला होता ग. आज नाही काहीच.
आमच्याक सकाळपासून लागलेला आता थांबलाय.
हम्म, नाही आमच्या इथ नाहीये. आमच्या इथे आज मोकळेय डायरेक्ट ऊन पडलय. आमच्या इथे काल पहिल्यांदाच पडलाय पाऊस.
हो का? आमच्याक झाल दोन, तीन दिवस कपडे वगैरे आता सुकायचं सगळ वां
हो आमच्या इथं पण तसच चालू आहे. पण मग कालचा खूपच जोरात होता ना. एक दिवस पडला होता आधी. त्याच्या नंतर पाऊसच नव्हता मग काल पडला फक्त.
हो का? आमच्या इथे आहेत. आता कपडे पण नाही शिकत. हो चालेल ठीक आहे.
हो बाय मम्मा